हॅलो
बोल कि
हा काय करायल लागलेस
झोपले तू.
काय नाही ब बसलय आपता आवरण वगैरे.
हम्म जेवण झालंय का.
होय जेवण वगैरे आवरून बसलोय ग तुमचं जेवलीस की नाही.
नाही अजून जेवण झालंय लाईट गेल्या बसली म्हणून.
होय लाईट गेल्या होय.
ह हा.
हम् कधी सुटली. ड्युटीवर न कधी आलं अस घरी सुट्टी कधी केलं अस.
पाच वाजता सुट्टी केली आणि आम्ही पाोसाला.
हो का अडकला अस काय का भिजत गेलासा.
जरा मोठा होता तेव्हा थांबलं मग बारीक झाल्यार आल मी तसच.
हम् काल काल तस चालतंय बघ मला. पाच वाजूपर्यंत मी हॉस्पिटलमध्येध्येच होते खाली आपली बेकरी आहे ना.
हा.
बेकरी बेकरीत जाऊन थांबलेलो बारीक पाऊस आला म्हणून जरा. पुढं गेलो. आणि लोई मोठा पाऊस याय लागला पाऊस भरपूर येताना मग उठून क नाही. बेक झोनू बाराहिलो. तोपर्यंत ते बेकरीतले ज मला काय म्हणतात. अह सिस्टर सर ला जावा की त्यांच्यासोबत. चलात हद म्हटलं मी. तिककडं कुठं जातोय म्हटलं मी इकड स्टँड कडे जातोय बोललो. हा हा हा मला वाटलं इकडं जातय काय इकडं घरय काय. त्या दोन सिस्टर असतात मीलं नाही नाही. त्या इकडं आहेत मी इकडं आहे म्हटलं म्हटलं त्या. खोतवाडील राहत्यात मी. इकड राहतेय म्हटल होय. पाऊस वगैरे तुमच्या इकडं थांबलाय.
आहे आता पण झालेय बारीक थेंड या लागले.
होय आमच्यात पण बारीक या लागलाय कॉल सा आईच्या ट येऊन बसलोय बघ. आमच्या ते जरा पलीकडच्या गल्लीत हे चालय ना लग्न.
हा.
काही तर आहे कार्यक्रम ते आमचं घर तर हे आहे ना त्यामुं. ह पूर्ण आत येलंगला. मण आईच इथे येऊन बसलोय कॉल करायसाठी ह.
हा हा.
ह आणि काय म्हणतेस.
का नाहीन काय नाही नाही मत.
लाईट नाही त्यामुळे सगळं शांत आहे पूर्ण सगळे आपापल्या घरात आहेत.
हो हम.
हा.
आणि मम्मी पप्पा वगैरे दादा त वहिणी बाळभरा आहे का.
बाळ बर ताप मध सर्दी झालती छाती भरली होती खूप. दवाखना घऊूनले हम्म.
दाखवून आला का नाही.
होय दाखवून आणले ते वहिणीला पण बर नव्हतं आणि बाळाला पण नव्हतं.
हा जरा पावसाच्या हजत जरा भात वगैरे पाळजे घ्या.
ऊन पाऊस चाललाय ना त्यामुळं.
हा त्यामुळं तब्येत बिघडल्या. म्हणून म्हंटलं जरा काळज्या वहिणीची वगैरे सगळ्यांची. मम्मी तेन बर हाय का तुमची.
मम्मी हाय बर आहे मम्मी पण बरी आहे पप्पा. जरा भिजले तात सर्दी झाल्या. दुखायला लागले अंग वगैरे म्हणून सांगाल ते गोळी तेन हम. तरण ब ग
होय हा ते त्यांना पण अंग ब वगैरे काय काढू नका अगोदर हे वातावरण आणि तब्येत बी बिघडायला लागल्या सगळ्यांची.
हा हो आहे.
हम मा आणि.
गणपती आला आता तुम तुमच्याकडे काय स्पेशल.
हो आता गण पती त्याल्यानंतर आमच्या इथं तर खूप दंगा वगैरे असं. काय म्हणतीस रात्रीच एक दोन वाजूपर्यंत दंगा चालू असतोय बाई. असं नको नको वाटतेय बघ.
हम्म टीपऱ्या वगैरे.
मज्जा असते होय टिपरा वगैरे जात. ये की खेळायला परत. आमच्या मेन असं आमच्या दारातून दिसतोय ना गणपती मेन रोडचे वगैरे. मग लवकर जेवण वगैरे आवरून मग. गणपती बघण्यासाठी तयारीत.
हा.
आवरून वगैरे जायचं कुठल्या मंडळाचा गणपती. त्यालाय कसयलाय आमच्या गल्लीतच. म्हटली गेलीस तर एक दोन तीन चार गणपती बसतात.
होय भरपूर आहेत की ग.
अग होय. होय आमचा आमचा मेन गणपती. होय गणपतीला वगैरे कुठे जायचं काय बघायला बाहेर.
जाऊया कि बघायला गणपती बघायला जाऊया. मिरवणूक वगैरे असतात त्या दिवशी जाऊया बघायला.
हम आपल्या जर करंजीत बघूया नाही तर.
हो का माझा काय विषय नाही पाहिजे तर आपला फोन लावा. हा मग चालतय की जाऊया.
जाऊया की.
जायलाच होछतो मड पण याची काय गरज गणपती पण मोठे मोठे असतात.
होय खूप छान असतात. बरं एक थोड्या वेळाने करू काय जरा हे करणार आहे.
हा चालेल चालेल.
हा.
हा बर. होणार नाही जरा काही शक्यता कमी.